हा बोला ताई, आवाज येतोय तुम्हाला? हॅलो
हॅलो
हा येतोय का आवाज?
हा मला येत आहे तुम्हाला येतय का?
हो हो येतोय ना.
कोणता?
काय नाही तुमचं काय चाललं?
काय नाही, मी आता झोपलेली उठली.
हो का, आराम करता का दुपारी. अच्छा हा हा. हो दुपारी केला ना आराम केला थोड्या वेळ आता उठले. आता चहा घ्यायचा हम.
चहा वगैरे बोललं नंतर ब जरा सहा ला
अच्छा, हा हा अस तेच काय म्हणता अजून, काय चालं?
काय ना आता बसले जराशी, तर म्हणल कॉल करूया.
हा ना हा हा. हो ते मात्र नंतर मग फिराय वगैरे व्यायाम वगैरे काही करता?
व्यायाम वगैरे कधीतरी करते मनात आला तर जास्त नाही हा जास्त का अशी माझी तब्येत नाही आहे. तरी पण फिट राहण्यासाठी व्यायाम करायला पाहिजेत ना.
हो मग करायलाच पाहिजे. गरजेचाच आहे ना तो.
हो तुम्ही करता का?
हो करत आहे ना मी पण करते. सगळ म्हणजे इथे क्लास असतो सहा ते सात. एक तास मग तिथे करतो हो योगा प्राणायाम. हम
मी व्यायाम के घेतलं का मला दमच लागत जास्त कररून
हो का ह ह ते त्रास होत असेल काही. वी कसाल ना मुडे तुम्ही.
हा जास्त तब्येत नाही माझी. तरी पण मी थोडा थोडा कधीतरी करते. पण दम लागतो मग. पाच दहा मिनटं जास्त करते. त्याशिवाय त्याच्यावर नाही.
त्याच्यावर नाही. हा हा हम्म हम्म हो हो एक तास.
बरं चांगलं आहे तुमचं. संध्याकाळ ची अशी फिरायला.
हो ना
हो हो जात नाहीये. संध्याकाळचे जाते मी. म्हणजे गार्डनला वग चालायला किंवा जेवले ना रात्रीची कि मग परत चालते. ते फ्रेंड सोबत जराशी
हा हा अच्छा.
काय नाही इथल्या इथ आमच्या इथ
बाकीच्यांना होत कधी तरी फ्रेंड मध्ये फिरायचं प्लॅन हीथ जाऊया देव दर्शनाला वगैरे म्हणजे जवळपास हो जातो. एकविरेला आता जाणार आहोत.
हो का ह ह अच्छा
हम्म तिकड जायचं प्लॅन आहे. हो.
आता जाणार आहे का?
हो आता पाऊस पण दोन दिवस आला आणि गेला पाऊस पडल्यावर येणा मस्त वाटत तिकड. गार वाटत ना लोणावल्या मधी. हा मग तिकडे जाणार आहोत. हो लोणावल्याच्या पुढं कार्ला
हो ह ह अस नाही नाही गेलेली अजून.
मग सुट्टी मध्ये वगैरे कु
अ सुट्टीमध्ये आता इकडे गेलो होतो. भंडारदरा वगैरे असं.
कुठे?
भंडारदरा हम्म चांदवड नाही का
नाही म्हणजे काय असतं ते कधी
अ नाही असा स्पॉट आहे तो. बघण्यासारखा आहे.
हो का?
तिथे हम्म पाणी हा पाणी पडत. हा ते तिथे हम्म वॉटर फॉल ते आहे तिथे. ह
आमच्या इथे पण आहे ज जवळपास. पण आता जास्त पाऊस झाला ना तर जाऊन तर काही त नाही होत ना जास्त पाऊस पडला. जाऊ सगळे जण. म एक येतो. एक नाही येत. काम असतात ना सगळ्यां माझा म्हणजे माझा हा काम आहे. माझा तो आहे.
हो ना. नाही न. हा छान वाटत. त असं सगळे एकत्र गेले का.
हा म्हणजे कस बर वाटतं आणि रोजच काम मग कुठे बाहेर गेल्यावर- बरं वाटतय ना?
हो बरोबर आहे ना हा- फॅमिली सोबत फ्रेंड सोबत हम्म होा गणपती वगैरे बसताात तुमच्याकडे हॅलो हो आवरले ना काम वगैरे आवरले
हो का
काम सगळे हम्म आज मुलांना पण सुट्टी होती
हो का
हम्म शाळेला सुट्टी होते हो आरामात होत आज एकदम
सुट्टी असल्यावर
हो नाही मग हम्म बरं वाटतं म जरा नाही तर मग रोज कस धावपळ असते
हो इकडं जाग
तिकड मत क्लास ला मत ते चालू राहता हो तुमला आहे का मुलं किती
मला नाही आहे माझं लग्न नाही झालं
नाही का अच्छा अच्छा हा हा याच्यामुळे आता बघायचं चालू असेल पण मग हा का ठरलंय का म्हणजे अरे वा एंगेजमेंट वगैरे झाली म
नाही झाले
अच्छा हम्म हम्म सांगा अच्छा हा हा मग ते्हाच करणार हा हा अच्छा हम्् चांगलं आहे चांगलंय
अ
हा हा तेच माारी
इथ मध्येेत वारा पण आलाय आमच्या मग मे महिना होता ना तेव्हा लग्न होते ना खूप वारा वादल पण आलेला मध्ये तर मांड वगैरे पण पडलेलं आमच्या इथं तुमच्या इकडे वारा वगैरे घालता का
हो होता ना मस्त वारा सुटला होता ना
एकदा आलेला नुकसान क झाले आमच्या इकडे
हो का हा हा अच्छा हम् हम्म
हम् कवले वगैरे घराची पडले
हा हा
आणि लग्न होता तर त्यांचं पण खूप नुकसान झालं एवढी मग लग्नाला किती तयारी करायला लागत आपल्याला इकड सग लहान लह तो आणि एवढा वारावार दलाला तर मग पडला मग त्यांना कसा वेगळाच वाटतं ना
हो बरोबर आहे ना
एवढं त्यांचं नुकसान झालं सग जेवण वगैरे
हो का
हो
तुमच्या इथेच होते का शेजारी
हो आमच्या इथं शेजारीच होतं. लग्न तेव्हाच अचानक आला आणि काय माहिती पण नव्हत ना नाहीत सगली माणसं आलेली तस लग्न झालेला. माणसं वगैरे दिली. जेवत होते ना आपण. मग त्यांच पण सगळ मांडवत ना पाणी वगैरे दोन तीन असे बांबू वगैरे पण पडलेत.
हो का बापरे! जास्तच हे झालं नुकसान.
हो.
हम्म हम्म.
मधित आलेला तो चक्रीवादळ म्हणजे तेवढा मोठा नव्हता.
नाही ना.
नाही ते एवढं नव्हतं त्यावेळी तर सगळ्यांचंच नुकसान की झालेली. घराची पत्रे वगैरे जामच झालेली, झाडे पण पडलेली.
हो का आणि आता बघ ना आता पाऊस नाहीये.
आता तर कायच नाही पाऊस गायब झालाय.
हो.
दोन दिवस पडला आणि आता गायब असा हवामान खात्यानेच सांगितलेला वाटत ना की पाऊस कमीच आहे यंदा.
हो का नाही काय बघितलंच नाही.
हो सांगतलं हा बघतो कधी कधी म्हणजे मो बाईल वर येतात ना इंस्टावर रील्स वगैरे बघतात.
हा हा अच्छा हो त्याच्यावर नाही तर असं बसून ठराविक बघण नाही होत टी व्ही वर वगैरे ना.
ह तशी नाही मी बघत पण मोबाईल व समजतो आ आत काहीतरी आधार कार्डचा पण का अपडेट आलाय नवीन ट्रेनची तिकीट नाही काढला त्यांन आता दंड पण वाढवला आहे.
अच्छा हा हा.
मोबाईल वर येतात ना व्हिडिओ. हम्म समजत.
हो ना.
एक जुलै पासून काहीतरी लागू होणार आहे.
हो का अच्छा अच्छा हा.
ट्रेनने प्रवास करत त्यांना सांगाय पाहिजे त्यां घाईमध्ये काय काय टी किट नाही ना काढत.
नाही नाही बरोबर आहे. तसेच जाता हो. मग ते किती गर्दी असते खू पच हो ना.
आम्ही तर कुठं जायला लागलो का जामच ना आमचा नाही ट्रेनचा पण असं शॉपिंगला जायचं असलं ना किंवा जात तो ट्रेननी पण खूपच गर्दी मला तर जाम कंटाला येतं.
हा ना हा हा गर्दी असते ना त्याच्यात खूप.
नाही कधी कधी भेटत एवढे असते, कारण का जॉबचे लोक असतात ना. रोजच त्यांच येण जाणं असत. त्यांना सवय झाली कसली फस्ट ढढ आणि आपल्याला सर्वत माणसाला काय जमतय.
हो बरोबर आहे. त्यांची कशी प्रॅक्टिस राहते.
हो गरजेत नाही इकडून तिकडून ढकलून चचाढायला लागतं.
हो तेच ना. नाही ना अजून काय म्हणतातई
काय नाही असशीच बोलले ब
हा ना हा हा ते चालेल चालेल बरं हो करू म ताई
हा ठीक आहे तुम्ही
हो हो चालेल ठीक आहे हो हो हो